हॅलो बोलतेता हॅलो
हॅलो अरे बाय दहा मिनट चालल का असं चालू फिरहन दिल त नंतर कटलं का दहा मिनिटा कट कर सबमिट झालं त्या अकाउंट ला शंभर रुपये- ह का
आ तींगश मुरब
आतापहा कट झाल हम् होल काय विष झाला ना ना काय आपण काही ब दडून द्यादी बा बा कोण द तेरे पे चा तेरे पे चा निवड
हाव का गवतन इकद काय त्याची शेन दे म कधी तेकम पाहिलं ना शव तू कोणा बले काय ल मज ना वयरनर मोडीले ह बाय. मागल आलती आता वली त मु नोईट येब्री फी बदल मरी इल्लल् द र गरली ह क का ब कपडे घारी दं रवर बसत एक दिवस हायत एस किलालेि हा पन फोन केला मला नाहील येऊन मला तिकडे मार म्हनलं त्या दिवशी कपडे पाडे थोडं रुघड बसलं ते बड माहिती इ असं नाही काग सेंटरला आपण त्या बसलो पाहिलं
विेडत नइ होतय
होय खाल्ली होती ना म मलाकुड भेटते मला सगळ माहितीय ना हाओ रात्री का जालत नकोयकणा हम कसल र हॅलो कुडेअ आता हो काकाइ नाइ म ते बोदन द्या सगळ्या तरी मंग तोय बोदम पण्या सगळी जाण म्हणला तन पोन